हॅ
हा बोला
हा काय चालू आहे त ताई
काही नाही
झाला काय स्वयंपाक जेवण
माझ्या घरच्याडुटीून यायच्यात बाजारांच्या गावचा आता बाजार आपल्याला करू जवा कररी हा पोळ्या केल्या भाजीरावती करायची
हा काय इतके उशिरा करता का तुम्ही स्वयंपाक
नाही हो आज ड्युटी वर ग होते ते काल आज घरी येतात दुपारी जळगाववर हा ड्युटून जेतात तर मग मुलाली सकाळी करून नेला मग आता जेवणारं कोण नाही आम्हीच दोघं
हा ना
मग वेळेवर करायचं खवायचं त करून ठेवत सकाळपासून
हा हा कोणत्या जॉबवरर आहेत तुमच्याकडचे
कॉनडॉक्टर आहेत माझ्या घरी
हो का
हम्म तुमच्या गावात येतो त्या आधी
ह काे हम्
हा
हा ना आमच्या गावातून एकच टाइम आहे वाटते तो
आता कुठचचंय तुमच्या गावातून
हम्म एकच टाइमय
हा पहिले आदि
हा ना
हम्म दहा वर्ष झालं म्हणजे आता झाली ते वस्तूंच्या गावातले शेवटी
हा ते बंदच झाली ना थून बसच जात न्ईत जास्त फक्त एक हर्टिंग टाईम असतं ते सकाळी असते
हा एक जळगाव बस हुती पहिले चंग फेज होती
हो काय
हम्म दहा पंधरा वर्ष झाली त्या गोष्टीला तेव्हापासून
हा ना ना आता म्हणजे माझं लग्नाला काही जास्त दिवस चार पाच वर्ष झाले मला माहीत नाही
ते बरोबराय
हा
काय पाऊस वगैरे आला का तिकडे
हो पाऊस तर आजं सकाळपासून चालूच होता तुमच्या इकडं आला की नाही
नई आमच्याकडे पाऊस नई
नाहीये हा आता इकडे आताही
आता साडेबारा एक वाजता फवारी आली थोडीशी मस्त निघून गेला आलान् निघून गेला
हा ना
हम्म किती झाले तुमचे कॉल आता कार्य अँप चे
अ माझे सातच झाले
जाव
तुमचे किती झाले
माझे पंधरा सोळा झालेत लागतात मला
हो काय
हा
म एकाच पाच वेळ कॉल करत जा ना एका नंबरवर
एवढं होतच नाय ना ओ बोलणंच तर नाही होत हा एक समोरचा री कामात आपण नसतो आपण नसतो तर मग समोरचा नसतो घेऊन बसता मीरा
हा तेच तर म आताच आता समजा माझे आता काम झालेत ब्लाऊज वगैरे शिवलं म्हटलं आता बघू असं कोणी रीकाम त.
हा आणि निऱ्या ते बळ बळ करते.
हा कितीक बोला अस जीवावर येतं.
हो ना बोलून बोलून काय बोला
हम्म भाजी राहिली मंग करायची नाही तुमची
हम्म आता माझ्या घरचे येतीलच भाजी चां आणतील तेव्हा भाजी बनेल पोळ्या करून ठेवल्या काळून ठेवलं सगळं मोठ भाजी जाण्याचं बाकीये जीव्हाारीत न दाळ दणा जास्त खात नाही आम्ही मला भाजीच पाहिजे
हो ते बरोबराय ते खाणी वाटत घरातलं असलं ते
खातच नाय मी सहसा जास्त चालू असत तिकडे आणतात काही गावातच आणतात
हणा
तिथं गेला तिथं भाजीथ घेऊनच येतात पण हे काही प्रश्न नाही जास्त
मग असं घरचे तुम्ही ते बनत नसाल की डाळीच्या वड्या वगैरे असं बनवून ठेवत नाय काय
नाई मी बनवते वड्या वगैरे सगळंच बनवते पण ते जसं एखाद्याच वेळेस खातो आम्ही त्यां सहसा खातोच नाही जास्त घरातलं घरातलं फक्त मटके मटकीे भिजून खातो आम्ही चनी आणि मग आपले हिरवी ते मूंग घेतात ते मूग
हा हा
त्यातल जे कडधान्य चांगले असे कोम आलेल, तेच खात बाकी नाही खात मग काही सस अन वड्या खा खाल्ल्या त खाल्ल्या आठवड्या तुन एखा्या वेळेस.
हा ते खाय नाही वाटत, घरच समजा भाजीपाला असला की ते खास नाही वाटत.
आपल्या चातोटीत तेच पडलं ना, आपल्या भाजीपायला.
हम्म. आणि तुमच्या याचा, चक्रा होतच असतील ना, अशा हिवर खेडले. इकडे तिकडे मग भाजीपाला आणला जात अशीन.
हा, अ, दरवाजा लोट हालचा, जोरात लोट ना म.
आले काय तुमचे मुलं शाळेतून.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज नाही येते काय ताई?